हा हॅलो
झाला एक एक कॉल आहे हा तुमचा आता कितवा पाचव चौथा कॉल आहे ना.
माझा चौथा तुमचाअ तुम्ही लावता तो पाचवा आता मग मी नंतर लावीन तो माझा पाचवा.
आता मी लावणार तो पाचवा कॉल माझा
हा तुम्ही लावसान ना तो तुमचा पाचवा हूं हूं मग सबमिट च होते पाच आपले पाच केले की नी. मग पाचं कॉल झाली की नी की माझ्या हच्यात मग ते सबमिट च येतील ना डायरेक्ट
हा ना मग ते तिथ म्हणजे सबमिट करा अधिक कार्य मिळवण्यासाठी इथं क्लिक करा मंग तथ क्लिक केला की ते त ब पाच अ पण आपल्याले हो आणि ते कसं
आता तुम्ही आता समजा तुम्ही एक कॉल लावसानं ना मला मग मी तुम्हाला लावीन मग तुम्ही मले रात्रीच्या वेळेसही दोन दोन कॉल असे करू शकता म्हणजे तसेच
हाव नां मग ब बघा आता त समजा मी सांगते तुम्हाले आता समजा आपले पाच पाच कॉल झाले याच्या बाद मी तुम्हाला लावणार तुम्ही मला लावणार मग काय पाच पाच कॉल आपले होऊन जातील जर अ झाले समजा रात तरी लागला त तुम्ही मला लावून पाहायचा किंवा मी तुम्हाला लावू
हा मीच लावून पहिल ना म्हणजे माझी माहती आहे काय माझ्या त्या गावातल्या बाईचे राहिल्यात ना जवळ तिज त्या घराजवळची तर त्यायाले मी जेव्हा लावीन की नाही त्याच्या अगोदरच मी तुम्हाला लावीन. अनं मग नंतर त्यायले कारण काय
समजा जर मले लागला त्या कार्या ऍप जर समजा मले कॉल लागला त मंग तुम्ही मला दोन लावसाल मी तुम्हाला दोन कॉल लावीन किंवा एक एकही झाला
हूं हूं
नाही दोन दोन एक एकही झाला तरी बस होते ना म हं हे एक साथ पाच होतात की नये आई हेच तर किती मोठे होऊन राहिले आत
लागतात तर सहा सात सात सात लावल चालतात काही नाही होत. तर मग त्याही शेतात जात असती रोज मग त्या आणखी उशीर होते त्या आईची मुलं तर तस शाळेत आज समजा घरी असतील त मग ते आले रोज साडे दहा अकरा वाजता समजा स्वयंपाक इथे करायले मंग आम्ही त रात्री अकरा वाजतापासून तर साडे अकरा वाजेपर्यंत बोललो.
हम्महं आता आपणही बघ ना पाच वाजतापासून बोलू राहलो न ते
हाव साडेपाच वाजतातच आपल्याले आता
सहा वाजू राहिले आता
मंग सहा आपण दगन हा सहा वाजता आपल्याला कारण की करेक्ट मी फोन लावला होता तेव्हा पाच वाजून दोन मिनिट ट झाले होते हाव त आपल्याले सहा वाजतात. हम्म फोनवर बोलू
हा आता हा होते एक ते याच्यापर्यंत हा आता लावला ना मी
हा हा
त आता बरोबर पाच पाच पाच वाजून समजा पाच पाच वाजता सहा वाजता बरोबर सहा वाजता एक कॉल कम्प्लीट होते. सहा मिनिटाचा हो नाहीत काये तुम्ही आता तुम्ही लावजा म्हणे
हम्म हम्म हम्म हम्म
आता हा तुम्ही लावला की मी लावला नाही मीला हा न तर तुम्हीला हा चौथा तुमचा आता तुम्ही लागल पाचवा
मी लावन तो पाचून म्हणजे आपल्याले सहा पंधरा तर कशी होतात कारण की काल मी राणी तले कॉल ता कि नाही तर हाच वेळ झाला होता मला
हा काय आमच्या घरी यदव टेन्शन नसते ते माणसं घिरणत मग संध्याकाळी साडे सहा म्हणजे सातले येतात ते घरी
हा हा मग स्वयंपाक वगैरे होते कधी करताय
पण मग तेव्हाच कररा लागते ना आम्हाला नाही तर मग भाजी वगैरे त्याच्याशिवाय करा लागत विचारूनच कर लागतील ना ते ते
ह मग फोन व विचारत नाही का तुम्ही
फोनवर काही मग फोन व फोन वर विचारलं तरी ते बाजारातून टिकून आणतात ना मग भाझ्यासाठी घरच्या भाज्या स्त मग ते कोण राांधतात ते प आले की मग ते का नाही आली की ते दादा त्या मोठ्या मुलाच्या त्याच्या मुलाले घेतात ते आले की याला घेतात मग आमचा पट संपाकते
नाही बरोबर आहे
ए म्हणजे एकट्या सग दोघी मिळून करतो ना आम्ही हा
अन कपडे
कपडे आप आम्ही आपापले दुतो
म स्वतक बरी म्हणून करत एकजण भाहिजे एकजण पोढ आहे
हा
हा ओके
तुमच्या घरी तुमही असं करसा ना एक वेळेस
एक एक वेळेस सकाळ सुद्धका तई सकाळी करतात मी कपडे धुतो आता मी संध्याकाळी बोलतो.
हो कायडे वगैरे घासत असल संध्याकाळी
हम्म.
हो का?
हो.
नाही ना आमच्या घरी कसं आहे बा सकाळी दोकली दोघेलेला लहान लहान मुली आहे आमच्या घरी आम्ही असं म्हणजे असं हे नाही करत. ती मग तूस कर मिस करतो आम्ही कपडे ज्या आणि आमचे आमचे दुतो. आणि स्वयंपाक सगळं आम्ही एकत्रच करतो.
नाही बरोबर आहे.
म्हणजे भांण व्हायच गरज नाही.
नाही नाही आता आमचे पण तस. पण उलट माहिती आहे काय आमची कामं बरोबर होतात सकाळी सकाळी सर्व वरचे काम माहितीे काय सकाळी ते स्यंपा करतात गिनी आ् वरच्या सगळे झाड झूड पोचा मारणं आणि भरणं. कपडे येत ना सर्व
हा मग ते तर मी आज म्हणजे तसं नसते मग तसे काम मी रोजची समजा रोजचे करते कारण हे बा सकाळी यांचा डब्याचा स्वयंपाक करणं दोघांचा म्हणजे दादाचा मोठा आणि त्यांचा आणि पाणी वगैरे भरणं भांडे वगैरे घासणं हे. हे म्हणजे काम अवस्थातच मग जर दुपारी मामाारी गरम गरम पाहिजे की नाही.
हम्म.
मग ते काही करतात म्हणजे मग टेन्नच नाही राहत आपल्या अस स्वयंपाक जास्त
नाही बरोबर आहे.
खट स्वयंपाक होत नाही ना.
हम् हम हम् नाही आमच्या घरी काही असं नाहीय. ते आ मी आता सहा ला स्वयंपाकाला बसली की नाही.
आमच्या सासऱ्याला माहि हा गरम पाहिजे.
कधी समजा मी कधी सहा वाजता कधी साडे सहा वाजता एवढाच टाईम असते माझा
हा हा.
अ बरोबर मग दीड तास एक दीड तस म्हणजे सर्व आवडचीवर करेपर्यंत साडे सात वाजता जेव नकऱ्याला बसलं की आठ साडेआठ वाजेपर्यंत जेव नकतो. सर्वांची म्हणजे नऊ वाजेपर्यंत सर्व होऊन जाते. स्वयंपाक झाल्याबरोबर लगेच जेवण करायलाचात ना सर्वजण
हा का?
हा आमच्या घरी काही असं नाही आहे पहिल्या माणसानंतर बाया असं. का एक सप्तस प
हा का?
हा फ्रीवातारण एक दन मोकळो असो.
होा ना हो ना नाही मग आमच्या घरी आम्ही तसंच करतो पण आमच्या घरी माहि काय? पहिले तीन आता दोन तीन माणसं आहेत ना.
हॅलो हा तैला म्हटलं मी लावते तुम्हाला कॉल हा.
हा होा करा करा.